हॅलो नमस्कार.
हॅलो नमस्कार कश्या आहात तुम्ही.
मी मजेत तुम्ही.
मी पण मि
हम् शुभ सकाळ.
तुम्हाला पण शुभ सकाळ काय करत होता तुम्ही आता.
काय नाही आज रिलॅक्स संडे मॉर्निंग रिलॅ थोडा हा
माझं पण आज रिलॅक्स होते मुलं झोपले होते. ते रात्री खूप उशरारा झोपले ना बारा वाजे त्यांना झोपायला. मग आता ते उठलेच नाही. ते आता उठणार ते बारा बारा वाजेपर्यंत ते उठणार.
अरे इतक्या लेट.
हो हो ते असंच आहे त्यांनी ना आपलं पूर्ण ते ना बारा तासाची त्यांनी झोप घेला त्यांनी ते घेतच आता रात्री ते नऊ वाजता झोपले ना मग ते उद्या सकाळी नऊ वाजताच उठणार. अग ते आता दहा वाजता झोपले तर मग ते दहा वाजताच उठणा आता ते रात्री बारा वाजत झोपले ना तर आता बारा वाजता उठ
ओके हा. हा हा हा
आणि झालं तुमचा नाश्ता झालं.
हा हो ते तर झाला हम्म नाश्ता वगैरे.
आमच आता आमच तर होतय आता आता नाही झालं. अ फक्त आम्ही हेच मी गोष्ट मी बोलत होत मी अ माझे हसबेंड की आजकाल खूप ते अभ्यासासाठी ना खूप त्यांचा सिलेबस वाढ आणि खूप त्यांच्या ना. ते पैसे असतात ना फी खूप वाढलेली फीस. ते कसं करायचं कस मॅनेज करायचं कसं ते बजेटच टाकायचं त्यांची शाळेच फीज. मग एस्ट्र क्टिव्हटी असते कधी हे आण शाळेत. कधी ते म्हणतात कि ते आण ना खूप त्याच्या ना ते खूप त्रास होतो की कसं ते बजेटमध्येध्ये टाकायचं.
बरोबर आहे पैसे म्हणजे सॅलरी मधून डेली आपण एक्सपेन्सिस तर काढतोच परत हे एक्स्ट्रा एक्सपेन्सिसात पर पर क्वार्टर फी भराव लागते पर क सोबत आपण भरत नाही ते काँटल काँटर ने तो परत मग दोन तीन महिन्यांनी परत पैसे भरा दोन तीन महिन्यांनी परत ट्रान्सपोर्टेशन चे पैसे अभ्यासाचे ते अकॅडमिक ट्युशन फी असते ते एक्स्ट्रा क्लासेसचे आणि आजकाल काय केलं एक्स्ट्रा क्लासेसवाल्यांनी पण काय करतात माती का तीन महिन्याच्या ज कोण पण क्लास लावा क्लासिकल म म्युझिक लावा या क्लासिकल ानस लावा या तर तुम्ही अ ग्रा
खूप ट्रेंड आहे ना की आपल्याला ना आपल्या मुलांना काहीतरी वेगळ्या ऍक्टिव्हिटी घालायच लागतं की नाही का तुम्ही तुमच्या मुलाला कुठेच नाही टाकलंय अजून अशी ना लोक म्हणत मग एक ट्रेंड झालंय आता ना
हा ट्रेंड झालाय इन जनरल म्हणजे असं आहे की एक्स्ट्रा तेधी करायला पाहिजे पण तसं बघायला गेलं तर मुलगा जो पण पट कुलर चाड आहे त्याला जर झेपत असेल तर करत असेल तर वेगळी गोष्ट पण कोणाच पाहून करत असेल तर ती वेगळी गोष्ट. अ कोणी पण मका जातो आहे क्लासला म्हणून आम्हाला आपण टाकायचं असं असं नाही पाहिजे मला आतमधून वाटलं पाहिजे त्या चाइल्डला पर्टिक्युलर चाइल्डला कि मला हे शिकायचंय मला ते शिकायचं आहे आणि तरच त्याचा इंटरेस्ट टिकून राहते आणि ती क्लास कमप्लीट होते नाहीता मग मदतूनच सोडून देतात म्हणजे ते अर्धे पैसे पण वेस्ट गेले वेळ पण वया गेला आणि सगळं वेळ गेलं आणि त्याच महत्त्वाचे आयुष्यातले महत्त्वाचे वेळ वाया जातो. अस हम् कारण की मग स्टडीकडे पण दुर्लक्ष होतं ना टाइम नाही देऊ शकत तर
मुणाला टाईमच कुठे आहे ते सकाळी शाळेत जातात मग दूपारी येऊन थोडासा बसला की जीवन केला कि परत ट्युशन ला जातात ट्युशन वरून येऊन परत ज ते काय एक्स्ट्रा ऍक्टिव्हटी असे तर मग तर त्याला जायला लागत सगळ त्यां पूर्ण दिवस त्या जातात त्यांना खेळायला टाईमच नाही
नाही आणि ते एकय खेळायचा टाइम पूर्ण डायवर्ट झाला एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीमध्ये आणि ते जे पहिले आपण खेळत होतो जसे ग्राउंड वरती गेम म्हणा किंवा काय जे असं ते आता फी देऊन बोरं खेळतात जसं फी देऊन आ आपल्याला फी देऊन खेळाव लागत आहे एक्स्ट्रा पैसे फी देऊन अरे पण सिल्याबस पण अ नवीन नवीन सिलेबस इ्रोड्यूस होतय नवीन नवीन सब्जेक्ट आणि जनरेशन पण बदलत आहे ए आय तर ए आय जनरेशन मध्ये स्वतःची ह्युमन स्किल यायला पण खूप गरजेचं आहे कारण की कधी पण काही पण होऊ शकत स्वतःच एक हॉबी अशी डेव्हलोप केलेली असली पाहिजे कधी वाटलं तर आपण त्याला व्यवसायामध्ये कन्वर्ट करू शकलो पाहिजे हम्म असं तर खूपच विचार करावा लागते मुलांच्या मागे
हो आता पहिल्या पहिल्या पहिल्याच असं ना होत ना की आपल्याला एवढं आपली आई बाबाला जण फिकर असायची की हा मुथ टाकायच तिथ टाकायचं ते एकदा आपल्याला शाळेत टाकाय हो
काळजी म्हणजे काळजी कराव नवती लागत आपण ती वेळ नव्हतो ये उद्याेत आपण आपलं होमवर्क कमप्लीट करायचं आपलं समिशन अस समजा एखास इनकमप्लीट असलं तर रात्रर जागून लिहायचं काय करायचं त्यांना काहीच माहत नाही राहायचं की आपलं अ फक्त फी भरायचं आणि आपण जातोय येतोय आणि
त्याला काहीच माहिती नव्हतं की हचं काय चाललंय हचचा सिलेबस काय हे ना हे येतय का नाहीयेत आता आपल्याला पूर्ण ते ना ते प आपला डोकं घालायला लागत त्याच्यात केला येते का नाही समजत आहे की नाही समजत हे पूर्ण आपल्याला ध्यान द्यावायला लागतं आप आपल्या आई बाबानी जं कधी केलंच नव्हतं
ह ह खूप लक्ष द्याव लागतते एकदम अप टू डेट आपल्यालाच राहाव लाग ते असं वाटत की त्यांच्या शिक्षणाच्या जागी आपलं शिक्षण चालू आहे एकदम अप टू डेट राहावं लागतं आपल्या वेळेस पण आपण इ लक्ष नाही दिला मला असं कधी कधी फिलिंग येत की असं हेच जर मी एवढे एफर्ट माझ्या वेळेस केले असेल तर आज मी कुठे दुसरीकडे असती असं एक जनरल विचार येऊन जातो मनात कोणाच आपण येऊ शकतो ह असं आणि ते परत अ हे जे आपण कर अ अभ्यास करवतो करवतो मुलांना ते हे ते कधी कधी असं होतं की अरे बापरे हे आपल्याला येईल की नाही यांना समजेल की नाही असं तर मग ते स्वतः आपण डिस्कोअर करतो तेव्हा ती जी अचवमेंटची फिलिंग असते ती पण वेगळीच वाटते
हो पहिल्या गावामध्ये गावामध्ये कि तीन लोकांना ना फक्त त्यांनी ना बीिकॉम बी ए असं केलेलं असतात पण आता प केलेला जायचं आता लोकांना हे ना की आमचं ना ना भिक भिय तर काहीच नाही अच्छ ना अच् काढ काहीच नाहीये तुम्ही इंजिनियर म्हणा तुम्ही अजून अजून काहीतरी करा तुम्ही ए आय ची कोडिंग करा मग तुम्ही अजून कुठ तरी जावा तुम्ही मग फक्त त्यांना एक हे ना की आजकाल हे काहीच नाहीे कॉम केला तर तुम्ही तुमला तुमच शिक्षणच नाही जाल बीए का तुमच काय झालंच नाही
हो असं असंच आहे
मग हे त्यांना एक्स्ट्रा द्यायला पण आपल्याला पूर्ण ते बजेट बनवायला लागतो कि आ आपल्याला हे इथं घायची घ
हम् इन्हेस्टमेंट पैशाची म्हणजे आजकाल ते युट्यूब वर म्हणा इंस्टाग्राम वर म्हणा इतके रीलल्स येतात इ हाऊ टू इन्व्हेस्ट फॉर युअर चाल तु मी तुमच्या मुलासाठी कसे पैसे इन्व्हेस्ट क आतापासून म्हणजे जन्मल्यापासून पहिल्या पासून कोणती एस आय पी काढायची मग त्या एसआय पी च पण ती एसडब्ल्यू पी करायची कसं करायचं मग त्याला इतक्या वर्षात अठराव्या वर्षात शिकायचं असेल पै भेटतील फॉरेन जायच असेल आपल्या वेळे काहीच नव्हती आपण म्हणजे असं बुद्धू सा राहिलो
आपल्याला कोणच नव्हतं ना गाईड करायला कोणच नव्हतं गाईड आपली आई बाबा पण नव्हते आपल्याला गाईड करायला त्यालाच काही माहित नव्हतं की काय जगात काय चाललंय आता तुम्हाला काय पाहिजे आपल्याला तर पण सगळे आपण ऍक्टिव्ह आहेत की आपल्या बाळ आपल्याला मुलांना आपल्याला इथे टाकायचं हाय तिथे टाकायचंय त्यांना फ्युचरमध्ये त्यांचं हे करिअर बनायला पाहिजे
हम्म आजकाल पॅरेंट्स पण खूप म्हणजे आधीपासून अ हे केलेले असतात चाइल्ड मध्ये पण इन्व्हेस्ट करतात आणि काय सगळ्यांना एक एक दोन दोनच मुलं असतात पहिले तर चार चार पाच पाच सहा सहा मुलं राहायचे हा आता त्याच्यात काय माहिती पडायचं काहीच नाही मोठ्या दादाचं म्हणजे मोठा दादा मोठा होऊन जायचा छोटा छोटाच राहायचा मोठ च्या खांद्यावर वजन टाकून द्यायचं हं अस होत आणि शिक्षणाला एवढं इम्पॉर्टन्ट नव्हतं दिल्या गेलं पहिल्याच्या काळात जुन्या काळात
हम् हम्म इम्पॉर्टन्स नाही आणि बिल की पहिल्याचं शिक्षण जे होतं ते कमी पैशात खूप चांगलं शिक होत होतं आणि कॉलिटी शिक्षण भेटत पण होतं आता सगळं प्रोफश नाही लई जाम झालेलं आहे
बरोबर शाळा पण प्रोफेशनलीचं आहे त्यांचा बिझनेस आहे त्यांचा किंवा मला फक्त पैशांचा मतलब आहे बाकी आम्हाला काहीच नाही काहीच नाही आम्हाला
हो आणि जे करतात मुलं स्वतःहून करतात ते बरोबर समोर समोर जातील बाकी जे करत नाहीत आणि परेंट्स पण थोडं दुर्लक्ष करतात तर मग ते मागे तर मागेच मागेच राहतात असं आहे
हो आता तर मुलांचं मुलांचा पण फिफ्टी पर्सेंट असतो आणि आई बाबांचा पण फिफ्टी पर्सेंटंच येत असतो कि हा तुम्हाला हे करायचं तुम्हाला ते करायचं आपल्या काळात आम्हाला पण हंड्रेड पर्सेंट आमचंच असतो घे हा तुम्हाला त्यांना काहीच माहिती तुमाला जे तुम्हाला वाईट वाटतं तुम्हाला काय चांगलं वाटतं तुम्ही तुम्ही बघा आमच्या काळात असं होतं
बरोबर बरोबर खूपच म्हणजे ज वास चेंज होतय जनरेशन अप टू डेट अफ आफ्टर कोरोना फटा फटा फटा फटा बदलत आहे सगळा काळ ऍडव्हान्स होत चाललंय सगळं
खूप ऍडव्हान्स आहे ना पण कधी कोपअप करणार हच्या मला माहितीच मला ना तेच मी मी विचार करत राहते कि केवढे ना अ टेक्नॉलॉजी किती वाढते खूप वाढते टेक्नॉलॉजी आता ए आय आलंय ते खूप कधी त्याचे ऍडव्हानटेजेस पण आहे डिसऍडव्हानटेजेस पण आहे याचा तर मुलांना कसं त्याच्या ना डिफरन्स सांगायचं यायचं की तुम्हाला हे पण
ऍकचूली ती आल्यावरंच कळेल की हा मॅच्युरिटी आली की ॲ ॲटोमॅटिक काय होतं की बाई अ या ह्या गोष्टी ह्या अशा युज करायच्या आणि ह्या गोष्टी बॅड आहेत तर ह्या यूजच नाही करायचं थोडी एज वाढली की मॅच्युरिटी आली की सगळं कळत
हो हो हो बरोबर बर
चालतंय मग बोलू आपण हा हा हा
ओके ओके बाय